ह
हॅलो हॅलो
जेवाय लागलोय
का जेऊन गेला नाही
हा हा कितीला गेलाय
हा
किती ला गेलाय
अडी नला
हा हा. आणि काय काम झा आलं काय सगळं
चालू आहे जरास बाहेर गेल तो.
हा हा. कुठल्या कंपनीत गेलेलास काय?
होय त्या पार्टीकडे गेलो.
तर म्हणजे ते युद्धामुळे ते बंद पडली सुरु झालं काय ते?
त्याच कंपनीत गेलो होतो.
मग काय झालं त्यांचं?
गॅस पुरवठा कमी झाला होता आता आता चालू झालाय.
हो म्हणजे युद्ध काय थांबलं काय?
युद्ध कुठ थांबले आणि परत चालू झालय आता.
गॅस वर.
गॅस, पेट्रोल सगळ्यावर परिणाम होणार.
म्हणजे आपल्याला पण सगळं.
होय. आपल्या इचच होतय तेवढंच ते. ते तयार होते तेढच घ्या लागणार एक्सपोर्ट बंद आहे.
हो मात तुमचं कंपनीच पण त्यांनी सगळं कमी होणार कि?
प्रोडक्शन कमी आहे आता तीन महिने झालं प्रोडक्शन कमी आहे. एक्सपोर्ट थांबले.
ह हा मग एक कंपन्या म्हणजे असं बंदच पडत असतील की.
अआता बंद पण पडत्यात.
मग आता त्यांनी त्यांना ऑप्शन नाही काय दुसरा?
त्यांचं फक्त एक्सपोर्ट जर असेल.
हा.
तर त्याचं ते थांबणार.
मग त्यांच्याकड असं दुसरं ऑप्शन नाही का?
कामगारांना काम मिळून दे.
मग त्याच तुमच्या कंपनीवर पण काय हे झालं काय?
हा होतोय की आता तीस-चाळीस टक्के परिणाम आमच्या कंपनीवर पण आहे.
हा म्हणजे त्यांच प्रोडक्शनच बंद झालं तर म्हणजे तुम्हाला पण ऑर्डर मिळणार नाही.
ऑर्डर कमी.
हा हा. मग आता तुम्ही काय करणार? म्हणजे तुमच्याकडे पण दुसरा ऑप्शन नाही का.
आम्ही मग आता दुसरा पर्याय लोकलचं काय चालतंय. ते त्याच्याकडे आम्ही हे करतोय.
ह हा, मग हे युद्ध म्हणजे कशावरन सुरू झालंय? म्हंजे का युद्ध सुरु झालंय? म्हणजे काहीतरी विषय अस
काय त्यांच. टेंडन्सी अ असते एखाद्याला एका देशावर कब्जा करायचा असतोय किंवा आपलं काहीतरी तिथं ते वजन ठेवायचं असतेय किंवा तिने आमच्या मर्जीप्रमाणे चालायच असतय किंवा त्या आम्ही म्हणल त्या प प्रमाण तुम्ही करा किंवा ते आता इराण ला अमेरिका सांगत्या. तुम्ही ते बॉम्ब. अनुबॉम्ब तयार करायचा नाही आहे पर ते अमेरिक. त्या देशाला सांगते अनुभम करू नका पण स्वतः अनुबॉम्ब. तयार असलेली अ इ अमेरिका आहे पण दुसरा पुढ चा माणूस काय की. तुम्हीच आमच्यावर हल्ला करणार मग आमच्या सुरक्षेसाठी आमच्याकडे हत्यार पाहिजे का नाही.
पुढचा म्हणून हत्यार त्याच्याकडे आहे आणि दुसऱ्याला म्हण ते की तुम्ही हत्यार तयार करायचं नाही वापरायचं नाही. ते आपल्याला हत्यार उचलणार नाही.
हो म्हणजे त्यांना पण त्यांचं म्हणजे सुरक्षा करायला पाहिजेच की.
प्रत्येक दि देश प्रत्येक आपल्या आपली सुरक्षेसाठी करणार पण इराणचं थोडंफार कसं आहे ते. अ बाहेरच्या देशाला तिथलंच पेट्रोल मिळत साठ सत्तर टक्के की पेट्रोल तिथण येते म्हटल्यावर त्यांनी ते आपल्या मर्जीप्रमाण अ त्या बाहेर पुढच्या देशांना वाकवत्यात. आम्ही रेड. डासा घेणार आम्ही टॅक्स असा लावणार आम्ही हे करणार आम्ही ते करणार.
हा हा म्हणजे आता दोघं पण थांबणार नाही म्हणाल्यात युद्ध.
हा.
हा हा मात आप आपल्यापर्यंत पणजे असं युद्ध त्यांच येऊ शकत
येणार आत्ता एक महिन्यानंतर आपल्यावर फर त्याचा परिणाम जाणवाय चालू होणार. आता दुकानात धान्य नाही आहे आपल्या घरात आहे मग आपल्या घरातलं किती दिवस जाणार आहे.
जेवढं म्हणजे आपण वापरतोय तेवढं संपणार की होय.
धान्य कुठेतरी कमी आहे तिथं रांगा जास्त लागणार. कोण पैसे जास्त देतोय त्याला देणार किंवा कोण शर शा म्हणजे कसं काय हय कुणाची ओळख आहे कस आहे. त्याप्रमाणे मग ते ते जे ओळखीन दुसरीकडे कुठं आहे काय काय असं त्याप्रमाण असतय ते.
हा हा. म्हणजे आपण आपला पण या युद्धाशी म्हणजे असं इ भारताचा असं काय संबंध लय येत नाही ना युद्धाशी.
युद्धाशी थेट संपर्क येत नसतोय.
पण म्हणजे फक्त त्याचा परिणाम आपल्या इकडे येतोय. तेचकी परिणाम फक्त आपल्यावर होेतोय.
तेय.
हा हा म्हणजे म ते थांबणारच नाही मग आपल्या इकडं आणि हेच
नाही असं काही नाही थांबणार. नाही वगैरे काही नाही असं नाही आहे पण प्रत्येकाची ज्याच्या त्याला प्रतिष्ठा लागल्या. माझा देश वाचवायसाठी माझ्या जनतेला वाचवायसाठी मी प्रयत्न करणार.
हा हा होय मग ते आपलं आपला सुरक्षा करायला बघणारच ना तेनी. हम्म आम्ही पण अ फिरायला जायचं म्हणणार होतो प असं रेल्वे न तेन मग आता ते पावसामुळे पण हे झालंय आणि ते युद्धामुळे पण
पती झाल्यानंतर
काय.
गणपती झाल्यानंतर फिरायला ट्रेन वगैरे बुकिंग करायच झालं तर दोन महिने आधी बुकिंग कराय पाहिजे.
होय आणि मग नंतर ना तिथं पावसामुळ पण हे होणार ना.
आता गणपती नंतर थोडं कमी येतय पण ते आत्ता बुकिंग केलं तर ते त्यावेळी दोन महिन्यानंतर त बुकिंग हे असते त्यांच वेटिंग असते दोन महिने चं बुकिंग आधी करायला तर ते ट्रेन आपल्याला मिळणार सीट मिळणार
हा हा मग आम्ही कनी म्हणजे मम्मी मावशी आम्ही आई असं जाणार होतो मग ते जायला मग तिथं सगळं हॉटेल तेनं बंद आहेत मग म्हणून तुम्हाला विचारायचं म्हणून फोन केलेलो
हॉटेल काय मग ते अ गॅस मिळत नाही काय मिळत नाही तर थोडंफार ते ऍडजस्ट करायला लागत तय नाहीतर मग घरातूनच बनवून घ्यायचं असते
हो पण म्हणजे जास्त दिवस गेलं तर मग एवढं दिवसाचं जेवण कस
हा मग ते आपल्याला तिथं मिळतंय ते खावं लागणार
हो
चार्जेस जास्त बसणार
हा
परत पेट्रोलचा दर वाढल्यानंतर पेट्रोलचं चार्जेस गाडीचं ट्रॅव्हलिंग चार्जेस पण वाढत्यात
तेच की म्हणून म पेट्रोलवरच म्हणजे खर्च जास्तच वाढतोय म्हणून म आम्ही रेल्वे न जायचं म्हनालतो आणि लांबच पण लगेच जायला येते ना आता रेल्वे पण फास्ट झाल्या
नवीन फास्ट जायचं असलं तरी सुद्धा तेे पहिला ऑनलाइन बुकिंग बघायला लागतेय तिथं तुम्हाला सीट मिळणार आहे काय
हा हा आम्ही कधी गेलो नाही ना ह्याच्या आधी रेल्वेनं मग म्हणून तुम्हाला विचाराल
चेक करायला पाहिजे तुम सीट खाली आहेत काय त्या ट्रेनची त्याच टायमिंग तुमचं ते त्या जागेवर जाणारा तिथपर्यंत ट्रेन पोच तेेग आहे किंवा तिथ न तिथं कुठं कसं जायचं
हम पण म्हणजे जायच्या आधी तिथलं तर काय काय सुरु आहे हे माहित असायला पाहिजे
नाही नाही ते काय तुम्हाला ऑनलाईन सगळं बघायला मिळते तिथलं अ तुम्ही आता कुठे जाणार रा तिथलं गुगलला सर्च केला की तुम्हाला तिथलं हॉटे टेल हे ते सगळी माहिती मिळत्या तुम्हाला तिथले रेट बघायला मिळत्यात तिथं काय मेनू कार्ड बघायला मिळते
हा मग आता हे सगळं चेक करूनच जायला पाहिजे मग
हा आता लोकलला एवढं काय महाराष्ट्रात किंवा आपल्या आपल्या लोकलला एवढं काय जास्त प्रॉब्लेम येत नाही जेवणाचा खाण्याचा अजुन ते पुढं पुढं चालू होणार एक महिन्यानंतर
हा हा आम्हाला वाटलेलं हे युद्धतेन आता सगळं बंद झालं
आं
आम्हाला वाटलं म्हणजे हे युद्ध तेन आता बंद झालंय
बंद नाही आता तीन दिवस झालं चालू झालंय आणि मोठ्यानं जोरात आहे.
होय.
ह जरा बातम्या बघत जावा टीव्हीवर.
हा हा होय बघ बघतो की आता सुरू करतो.
ते आता काय थांबत नाहीये.
हो हा
चालतय मग बघतो आम्ही इकडच कुठ तर जायला येते का
मग पण लोक तूला जायला असलं तर मग ते तेवढं ट्रेनचा प्रवास वगैरे नाही होत मग ट्रॅव्हलर्स करून जात येतयं
होय आता मग एवढं लांबचं तर ते युद्ध सुरू झालंयं ना मग आता परत मग एवढं लांब कुठ जायचं मग इथल्या इथच कुठ तर बघतो मग काय काय गुगल बघ तो काय काय सुरू आहे हा हा चालतयं ठिव कायं झाल